हॅलो, हा मॅडम बोला की.
काय करालाय.
काय नाही. निवांत आम्ही कॉपी प्यायलोय.
हम्म, जेवला?
हो जेवलो. तुम्ही जेवला?
जेवलो, काय-काय खाल्ला?
मी अ जनता. चपाती, दही, आज खुस्करून खाललो.
हा, छान आहे. छान आहे.
तुम्ही काय-काय खाला.
मी भात, आमटी. खालाय.
बरं, तेवढंच का खाल्ला बरं.
हो, म्हणजे जरा तब्येत बरी नाही ना, त्यामुळे मी तेवढच खाल्ले.
हो-हो का, का बर तब्येत का बरी नाही तुमची.
काय झालं, काय झालं. वरतीच आहेत, होय. नाही. बाहेरच आहेत की. इकडं काय नाही आलं. मग मी काय काम कसं चालू आहे. पण कॉल चालाय, कॉल चालाय.
हॅलो.
हा बोला.
हम्म, काय काम चालू हाय?
आमच आता शॉपिंग मध्ये पावडर युज करायचं काम करालोय.
जरा आवाज जरा, मोठ्याने बोला की.
नाही मी, ॲपवर आवाज बारीकच यायला आहे.
नाही, आम्हाला मोठा आवाज येतोय. तुमचाच आवाज बारीक यालाय, रेंज नाही ये म्हणतोय तुम्हाला.
तुमचा आवज बारीक पण
आमचा नाही ओ, आमचा मोठाच येतोय आवाज.
काय करायच?
अ. हम्म-हम्म, आणि काय आणि.
आणि काय, आणि काय.
कामा आवरलं काय तुमचं?
आमच नाही काम.
अ. ये, हा-हा, मग.
भागामध्ये ठीक काय.
तुमचं काम काय-काय, काय काम करताय तुम्ही?
आमी सगळ पाहिल
आ
नाही का
तुमचा आवाज येणा झालाय जरा रेंज मध्ये या कि
हॅलो
हॅलो
हा आता यायला लागलाय जरा हा आता आवाज यायलाय बघा हा
हा मग ते आम्ही कागल आम्ही काम काय करतोय कागल नगर परिषद मध्ये आहे
नाय मिनी मिनी सांगायचं नाही सांगायचं नाही
अच्छा अच्छा ओके ओके तुम्ही काय करत आहात
आम्ही बसले
मीही बसले कॉपी हालवत
काॅपी प्यायला गेलाय व्हय
होय होय
हम किती ते किती दुट्टी असत्या म तुमची
आमची दुट्टी बघा सकाळी नऊ पंचेचाळीस ला चालू हुत्या
हा
खरं आम्ही निवांत रात्री जागरण असतं ना आमचं
हा हा हा
फोन करायच असतं ना होय रात्री फोन करायचा लोड असतोय नय
हा मग कुणाला फोन करताय
आ
कुणाला फोन करताय
कुणाचा नाही
मग रात्री फोन करताय म्हनला मग मी म्हणलं कुणाला फोन करताय
नाही आता हे काम लागलय म्हटलो आता हे काम लागणार ना
हा ह ह ह
आता माझ्या फ्रेंडला फोन करून सांगतो ना सगळ्या की असं काम आहे आणि शंभर रुपये रुपये मिळतं म्हणून
नाही असं सांगायचं नसतय कुणाला
असं हाय का बरबर
हा हा हा कुठ हाय तिकडे कुणाला सांगताय
नाही ते आम्हाला सवय झाली नाही ना
हा हॅलो
आणि काय म्हणताय
तुमच्याकडे आमच्याकडे काय आता बसले आणि आता ऑपरेशन एक होत आवरून बसल्यात हा हो आता आले आफिस मधून बसले आणि काय मग
मला मैसेज आला.
कशाचा?
आ
आ हॅलो
आहे, कशाचा तर मेसेज येत आहे.
ओके ओके, हा चालेल चालेल आणि काय म्हणताय मग?
चालेल, काय म्हणू आता?
हसू का, हसत का आहात तुम्ही? ब बहिना बहिना बहिणाबाई आमच्या हसाल्यात का?
नाही बहिणी बाई नाहीयेत तुमच्या बहिनी नाहीयेत इथ बाहेर गेलेत आता त्यांनी
मग कुठली बहीण आहे आता?
इथं नाही कुठली बघून बघून गेलेत. त्यांना माहित नाहीये ना तुम्हाला, तुम्हाला हे केलेलं माहित नाहीये ऍड के
मग तेनी पण कॉल करणार का?
चालते मी कॉल करते तुम्हाला थोड्या वेळात आ.
हो चालेल चालेल ना.
हा ओई
हा
कॉल समाप्त करा.